आवाज
हो हो येतोय.
नमस्कार.
नमस्कार
काय म्हणता, जेवण वगैरे आवरलं?
नाही, नाही अजून जेवण बाकी आहे, स्वयंपाक वगैरे झाला. तुमचा झाला का?
हा आत्ताच जेवण वगैरे आवरलं.
लवकर
हा बारा झाले ना,
अच्छा आमच्याकडे एक वाजेला जेवतं.
हा सकाळी नाश्ता पाणी वगैरे होत असेल, हूं.. हूं पाऊस आहे का तिकडे?
पाऊस त आता थांबला आहे, पण कालपासून तो खूप जोरात चालू होता.
आमच्या आमच्याकडे काल दु पार पासून चालू झालाय, तर आज आता पण चालूच आहे.
आमच्याकडेही खूप पाऊस आहे.
हा काय,
हूं..
काय म्हणताय अजून
अजून काय मग आज मटकीची उसळ, आणि पोळी. तुम्ही काय बनवलं?
तुम्ही कोणाकडे नागपूर साईड नागपूर साईडची आहे काय?
नाही- नाही आम्ही नाशिक.
नाशिक हा कारण की ती भाषा थोडी तशी वाटली की नाही विदर्भ टाईप . आवाजाने बोले.
ह हम्म. आम् खान देश नाशिक. कडे तर खूप पाऊस चालू आहे महापूर आलाय डायरेक्ट.
पूर आला य
हो, आमच्या इथे दू -तोंड्या मारुती आहे.
हा -हा.
तो बुडला की पूर्ण की मग महापूर असतो. आणि तो बुडलात हम्म खूपच जास्त पाऊस चालू होता.
आत आता एवढ्या आहेत की मागे
आता म्हणजे दोन दिवसातच.
हा, काय एवढा पाऊस दोन दिवसात.
हम्म, खूप जास्त पाऊस येतो इकडे.
कंटिन्यू पाऊसच
हो कंटिन्यू दोन दिवस कंटिन्यू होता आता थोडा थांबलाय.
हा, काय.
हम्म, आथ खूपच जास्त पाऊस होता.
आमच्याकडे पण मागे होता एक तारखे पाासून सात -आठ तारखेपर्यंत कंटिन्यू दिवस- रात्र नॉनस्टॉप असा, पूर्ण पाणी रोडला साच असलेलं पूर्ण आणि इकडे- इकडे कंपन्या वगैरे आहेत. नाही तिथे बसेस वगैरे जायचं यायचं प्रॉब्लेम परत मुलांचे मला मुलांचे ते कॉन्व्हेंट वगैरे शाळा वगैरे सगळे बंद हा -हा तेव्हा
पडला पण ह्या वेेळेस नव्हतो बंद मागच्या वेळेस जेव्हा पडला होता ना तेव्हा त्यावेेळेस बंद केलं होत सगळ ह्या वेळेला नव्हतं दोनच दिवस पडला पण खूप जास्त पडला. आणि इकडे ना त्यांनी ते कुंभमेळ्यासाठी काम काढले तर सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. गाड्या कुठे- कुठे खड्ड्यामध्ये मध्ये चालल्या जातात.
तेऊन पाणी साचून असलं म्हटलं दिवे नाही खड्डा आहे की काय
तेच ना आणि काम ही यांनी पावसाळ्याच्या आधी पूर्ण करायचे ना बरं.
हा उन्हाळ्यात तर उन्हाळ्यात तर किती उशिरा म्हण
ह
तूच पडला मग लांबला
हो खूप तेच ना मॅगी. तर मागच्या वर्षी तर खूपच लवकर पाऊस चालू झाला होता.
हां खूप सत्तावीस्ले .
हम्म हम्म
अस
हम्म तेच ना, काय म्हणता?
काय आहे तुमच्याकडे बघण्या लायक असं आले तर नाशिकला?
आमच्याकडे खूप काही आहे. म्हणजे गंगेवरती गोदावरती गोदावरी वरतीच- अ पंचवटी परत त्यांच्यामध्ये, पंचवटीला काळाराम मंदिर हे. अ जिथे शुर्पणखीचं नाक कापलेलं होतं. ती जागा आहे पर सिता गुफा आहे. आणि म्हणजे अजून भरपूर काही आहे, तिकडं त्र्यंबकेश्वरला- अ ब्रम्मगिरी त्र्यंबकेश्वरच अं महादेवाचं मंदिर हम्म आणि इथेच जवळपास फिरणं सारखं खूप म्हणजे आता पावसाळ्यात तो खूप छान वाटतं सगळं अगदी हिरव हिरव असत. हो एक डोंगर आहेत तो तर म्हणजे अस तो स्वित्झर्लड सारखच फील देतो. पूर्ण अस एकदम बारीक बारीक- त्यांच्यावरची आणि ते मोठं नाही होत- तेवढं ग राहतात त्याच्यामुळे एकदम स्वितझर्लंडचे डोंगरस असतात ना, तसच वाटतं एकदम खूप छान वाटतंय तु-
मग तुम्हाला भी जायची गरज नाही. स्विझर्लंड ला म्हणजे इथूनच तुम्हाला फील करता येत की,
पूर्ण छान
ते तर नाही गेलं मी इथं -
हो इथेच फील करता येत छान- खूप छान वाटतं आणि धबधबे पण खूप खूप जास्त धबधबे, भंडारदरा अशोक अशोका फॉल्स, वगैरे असे खूप सारेत माझेत अजून किती फिरायचे राहिले.
भंडारादरा तिकडे आहे का?
हा म्हणजे नाशिक पासून जवळच आहे हा इथे कासाराच्या पुढे-
खूप काही पाहण्यालायक आहे तुमच्याकडे.
हो.. खूप जास्त आहे. आणि पावसाळ्यात तर अजूनच छान वाटत खूप. म्हणजे खूप जास्त ठिकाण पावसाळ्यात बघण्यासारखे आणि जरी पावसाळ नस- लं ना तरी इतर सीझन्स मध्ये पण खूप जास्त काय काय बघण्यासारखं आहे.
तिकडे तं वगैरे भरते इथे? श्वर लागत मध्ये कुंभमेढा?
इकडे दोन कुंभमेळा असतो, म्हणजे एक त्र्यंबकेश्वरला असतो. जेय शंकराचे भक्त आहेत ना, ते त्र्यंबकेश्वर जातात म्हणजे विष्णू भक्त - विष्णूचे भक्त आहेत ना, ते गोदावरीला जातात इथे पंचवटीमध्ये.
हा हा
असं दोन म्हणजे दोन डिवाइड झालेले असतात, तर दोन्हीकडे- कुंभमेळा असतो तिथे.
हां काय
मस्त छान मज्जा येते हो ह्या वर्षी आहे ना तुम्ही पण या
या वर्षी आहे का कुंभवेडा
हो हो आहे ना ऑक्टोबर पासून चालू होणार आहे
एक महिना काहीतरी राहत ना
एक वर्ष राहता पूर्ण
एक वर्ष
हो कारण ते बारा वर्षांनी एकदा येतं ना त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण एक वर्ष त्यांच पूर्ण पूर्ण चालत कुंभमेळा पूर्ण
ह का चांगलं आहे
हो खूप गर्दी असते पण छान वाटतो
गर्दी खूप असते आहे ना
हो खूप गर्दी असते् पण म्हणजे कसं असतं की काही दिवस असतात ना ते स्पेशल म्हणजे स्पेशल म्हणजे असं बोलता येईल की त्या दिवशी काहीतरी तिथी असतात तर मग त्या दिवशी गंगा स्नान वगैरे असं करावं लागतो मग त्या दिवशीच स्पेशली खूप गर्दी असते आणि कसं आहे ना नाशिक म्हणजे दक्षिण काशी म्हणतात नाशिकला कारण जे साऊथचे वगैरे लोक आहेत ना त्यांना ना जमतं नाही वरती जायला म्हणजे नॉर्थकडे जायला अऍक्च्युअल म्हणजे काशीला जायला वैगैरे तर ते ना इथेच गोदावरीला येतात नाशिकमध्ये पंचवटी ला आणि तिथे त्यांना म्हणजे तिथलं सारखंच हे मिळतं पुण्य कि ते तेथे जाऊन त्यांना लांब पडत ना तर ते इथेच येतात म्हणून नाशिक ला दक्षिण काशी पण म्हणतात आणि रामा चा निवास होता ना इथे पंचवटीला म्हणजे पंचवटीला कस पाच वड आहेत तिथे ह् त्याच्यामुळे त्याचं नाव
पंचवटी पडलं हा हा चांगलंय खूप काही आहे तुमच्याकडे बघण्याला हॅलो आवाज येतोय हॅलो